हॅलो. आवाज हा माझ येते काय?
हा येतो येतय आवाज येतय मस्त पैकी आता खिर कटो मगाशी जरा अडकत आणि आता एकदम भऱ्या विषय कसा आहे माहित आहे का? थ ऐंशी ऐंशी फ्लोअरची बिल्डिंग बांधलेली आहे इथं.
बर.
ऐंशी फ्लॉवर म्हणजे लई मोठी झाली.
दुदु.
मग ह्याच्यामध्ये सेफ्टी ऑफिसर जवळजवळ प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या कंपनीची माणसं आहेत नाय.
हा.
लेबर कामगार. कामगार वेगळं असत्याती. त्यांचं की कामगारा सुपरवायझर वेगळं असत्याती. त्याच कंपनीच्या त्याच कंपनीचा सेप्टी ऑफिसर वेगळा असत दोन-दोन, तीन-तीन शेप्टी ऑफिसर. हा. मग त्यांची मग ते कामगार बरोबर त्यांचे बरोबर लिहून ठेवायचे असत ना आज किती कामगार आहेती. म्हणजे येनकस कोण तर अडकला आत मध्ये बिल्डिंग मध्ये काहीतरी आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणत अडकलात आत मध्ये कोण तर आपल्याला अकाउंट करायचं नाही सेफ्टीमुळे सेफ्टी ऑफिसर च काम तीच आहे ना. दोन-तीन वर्षाचा आपण कोर्स केलेला असतोय. त्यामुळे ह्याकडें लक्ष ल‌ई काटेकोरपणे लक्ष द्यायचं असतया.
हा हा हा.
कोण कसं काम करतय त्यांची सेफ्टी बघायची प्रत्येकाने हेल्मेट घातलं पाहिजे. हँड ग्लोव घाठलं पाहिजे फुल बॉडी हार्नेस घाठलं पाहिजे. हे सगळं सेफ्टीच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत सगळ त्यांच्या म्ह फॉलो करून घ्यायचं काम असते आमचं बाकी काय नाही नंतर मग गाडी बुडी येत्या त्या सामान विमान बरोबर वरणं पडते डोक्यात बिक्यात पडते ना. हा. ल ल‌ई मोठे बिल्डिंगच काम चालू आहे हा.
ह हा. तर ती तुम्ही सांगा ही काही विषय नाही त्याच मला अजून कळतय. मागाच्या आपला विषय चालल्याला फिरायचा म्हणून म्हणलं सांगतो काय विषय झाला. आम्ही तुम्ही म्हणता का नाही फिराई कुठे कुठे गेल्याला.
हां हां.
तर फिराय बघा तसं गेल लांब लांब गेलो या.
हा.
म्हणजे तुम्हाला सांगतो बघा
बर
अं कुठे गेलोय बघा नाशिकला गेलोय नाशिकमध्ये तुमची ती पंचवट टीला गेलोय त्र्यंबकेश्वर ला गेलोय सप्तशृंगी तिकडं गेलोय आणि पुण्यात बघा पुण्यात पण बऱ्यापैकी त्या लवासा सिटीला गेलोय फिरलोया. परत कुठं माहित आहे का अजून ते पुण्यात अजून काय काय हाय कि गिलूय कि
आदू आलाय काय नाही?
गेलोय गेलोय गोव्याला पण गेलोया गोव्याला उत्तर गोवा फिरलोय दक्षिण गोवा फिरायचा राहिलाया ते चर्चला बीचला ही ती ते गोव्याला पण फिरलोय ती क्रुज असते माहिती का मोठी
हा हां बरोबर हा असते ना क्रुज हा हा म्हणजे एवढं माहित नाही पण हा हा हा
ते त्या क्रुजला गेलोय तिथं गोव्यात पण बघा बरच फिरलोय चार-पाच दिवस हुतो.
आय वाटलं मग ज चांगलंच फिरलाय राव मी गेलतो गोव्याला एका दिवसात परत आलतो इंटरव्हूसाठी गेलतो एयर इंडियात गेलतो एयर इंडियात कामाला एयर इंडिया सिक्युरिटी
बरं
हा त्या कंपनीत काम इंटरव्हू साठी गेलतो पण काय तिथं हाइट कमी पडली माझी
होय तिथं हम्म हम्म हम्म परत सांगतो कि तुम्हाला गोवा झाला का गोव्यातनं परत तुम्हाला सांगतो कुठं गेलो माहितिये का गोवा केलाय कर्नाटक बघा फिरलय कर्नाटक कर्नाटकात तुमची गोलघुमट हाय हुबळीला परत धारवडला तुमचं ती याना कयूझ परत ते गोकर्ण महाबळेश्वर गोकर्ण ती परत गणपतीचं, महादेवाचं ती हे हाय
आओ मग काय भरपूर फिरलाय कि राव तुमी माझ्यापेक्षा जास्त फिरलाय कि मी काय नाही फिरलो जास्त मी फक्त मुंबई मुंबईचे सगळ ठिकाण फिरलोय.
हम्म
मुंबई फिरायला त्याला पंचवीस वर्ष जातील लई मोठी मुंबई हाय हा आणि हा
गोवा झालं कं नाही गोवा झालं बघा कर्नाटक एक फिरलोया परत एक दिवशी काय झालं माहिते का? म्हणजे कर्नाटकात बरच फिराया महादेवाचं मोठं हे हाय ते गोकर्णाला हाय मुरडेश्वर एक मोठं हाय बघा जुन्या माणसांनी लई मोठी दगडाची बिल्डिंग बांधलेली हाय.
बर चांगला हाय कि मग दगडाची बिल्डिंग म्हटल्यावर दगडाची बिल्डिंग
म्हणजे ती काय, हे केली होतं त्यांनी
दगडाची बिल्डिंग म्हणजे मला काय समजलं नाय
हॅलो.
हा म्हणजे इतका आवाज कट होता, ते फोनवर त्येचा. दगडाची बिल्डिंग म्हणजे मला काय समजल नाई ओ. हॅलो. दगडाची बिल्डिंग म्हणाल्यावर मला काय समजलं नाय. हा, हा आवाज येतो ना बोला.
हो, हा आता मंदिराला किती आठ का बारा मजले असल दगडाची ती कमान टाईप बि बिल्डिंग बांधल्यागत केले. त्याच्या आत तुम्ही वर जाया येतंय, लिफ्ट हाय. लिफ्ट टोपचा म
म्हणजे, म्हणजे फिरण्यासाठी चांगलं हे मला एकदम भारी.
होय. आणि, तुम्हाला सांगतो परत एक दिवस काय झालं माहिती -ते का, आमचं पोरांचं लै दिवस झालं ठरलेलं, फिराय फिराय जायचं आणि तुम्हाला म्हनलं नाई का, घरातले जाऊन देत नाई, जाऊन देत नाहीत.
देत नाहीत, हा.
मग काय केलं माहितय का मी
हा?
ते एक दिवस ठरवलं असं, नाई बाबा जायचं फिरायचंय लई लांब लांब फिराय जायचं
बरं
निघलो घरातनं, घरात निघलो बघा, मागल्या वर्षी काईतरी, तुम्हाला सांगतो अं सोळा, पंधरा पंधरा जूनला, मागल्या वर्षी निघलो घरातनं एक जोडीदाराची गाडी होती, आम्ही आठ जण होतो.
हा.
मग आमच्या चौघा पांच जणांसनी गाडी चालवा येतीया. मग निघलो, हिथनं गेलो डायरेक्ट मध्य प्रदेशला
हा.
मध्य प्रदेशला डायरेक्ट गाडी घेतली ना ते महाकाल आहे कणी महाकाल उज्जैन
हा उज्जैन माहितेये मला.
त्याचं महाकाल तिथं महाकालला गेलो, परत ते ओंकारेश्वरला गेलो, ओंकारेश्वर परत ते बारा ज्यो ज्योतिर्लिंगपैकी एक तिथलं, महादेवाचं परत उरजैन, तिथनं परत ते इंदूरला गेलो.
बर.
ती नर्मदा नदी, तिथं हाये ती परत असं असं करत, मध्यप्रदेश फिरलो.
बर आयला चांगलंय मध्यप्रदेशला गेलता काय? अयाला एकदम भारीत लांब-लांब फिराय गेलाय राव तुम्हीं.
मग तिथंन काय करायचं, काय करायचंय मग मध्यप्रदेश म तिथनं गेलो तिथनं तसच पुढं हरियाणाला, हरियाणा.
हरियाणाला बर.
हरियाणात ते कुरुक्षेत्र.
हा हारेराम एवढं लांब आपण गेलो ना बा फिरायला. कुरुक्षेत्र ते साधं माहित पण नाही.
कुरुक्षेत्र ते महाभारत बघा जिथं झालेल तिथं.
हा, हा. त्या ठिकाणी बी गेलाय. म्हणजे घरातले पाठवत नव्हतीत तरी गेला काय?
मग कुरुक्षेत्राला गेलो बघा तिथनं सांगतो तुम्हांला, कुरुक्षेत्राला गेलो ते थ हरियाणात गेलो, हरियाणात जरा वाईस फिरलो- बिरलो.
बरं
तिथं सगळं झालं आणि तिथंन परत बगा गेलो ह्याला आग्रा ला, आग्रा -आग्रा.
हा आग्रला गेलता बर म्हणजे तुम्ही पोरं- पोरं गेलता का? कसं फॅमिली संगं?
पोरं -पोरं.
कसलं किती- किती रुपये काढलेलं?
तरी आलं की, बघा तरी पन्नास एक हजार रुपये खर्च आला असंल.
किती प्रत्येकाचा? लाका -लाका पैसा पाणी दिसतोय तुमच्याकडं राव.
नाही -नाही पैसा पाण्याचं कुठलं, ते काय विषय झालेला
हा.
माझा एका परीक्षेत नंबर आलेला.
व्हयं, हुशार हाय वाटतं राव हा.
हा मग त्या परीक्षेत नंबर आल्यावर मग ती तीन महिने मला स्कॉलरशिप मिळाली.
बर.
ती स्कॉलरशिप मिळाली काहीतरी बेचाळ हजार रुपये.
बेचाळ हजार, बर.
मग ती ती नाही का मिळत बघा तुम्हीं परीक्षा द्यायची असते मग तीन महिने तुम्हांला पैसे मिळत्याती, ह.. मग त्यात ते नंबर आला माझा.
एक नंबर मग नंबर म्हणजे अवघड असत्या परीक्षा?
होय.
आयला मग तुम्ही राव एमबीए करताय, म्हणजे तुम्हांला मग चांगली पोस्टचं काम लागणार.
हुं. बघायचं आओ काम लई नाही, तीच सांगतोय तुम्हांला म्हणून. काम, काम काय आओ लई बाहेर बघ आता मार्केटला काम लई नाहीती.
आहो मार्केटला कामं मुंबई साइडला तर आहेत भरपूर, पण मुंबईला येऊन काय मजा नाही हो, मला तर करमत नाही मुंबईला आहो.
काय आपला पर्याय नाही म्हणून हा. तिकड गावाकड साई इतला कणी हायती काम भरपूर, माझा एक मित्र एमबीए झालता बघा.
हम्म.
एम बी ए केल्यानंतर त्यान. त्याला मस्त पगार मिळत, चाळीस पन्नास हजार पगार मिळत होता.
बरं.
तो गडी लागला दुसरंच काहीतरी करायला, एम बी ए ची कंपनीतली कामं सोडली. ते बँकेचं काय तर ते वेगळंच लागल करायला. बँकेचं काम असतं काय तुमचं.
आसतयं की.
हा मग ते बँकेतलंच लागलं काम करायला, पण ते लै पैसे लागल की मिळवायला आता.
नाही. पण तो माझा विषय नाही ना, त्यांचा विषय असेल बँकेतल्या कामाचा.
हा हा ते त्याचा विषय बरोबर. ते चांगलंच पैसे मिळवते राव. हम्म. बाकी आता काय अर्धा मिनटं राहिल्या.
तुमचा वेळचा दिवस वेगळं होतं, आमचा दिवस वेगळा हायती आता.
हो हो. आमचे दिवस वेगळं आहेत. आता मी काय म्हणतो, एक पाच सात तर वाजता कॉल करूया आपण हा. आर म्हणजे कसं आहे, अर्ध मिनट राहिले ना. सात आठ मिनिटं म्हणजे, आता पंधरा सेकंद राहिले हा. हा आपण हाय कणी, एक दहा वाजल्यापासन बोलुया. झोपता किती वाजता तुम्ही.
अहो अवघड आहे की ओ, काय विषय हाय. सहा वाजता परत मला, जाय लागतंय क्लासला.
सहा वाजता. मग येताय कधी मग, बोलायच कधी आपण.
येतोय मी साडेआठला. आणि परत तितनं परत आलं की, आमचं पप्पा मोबाईल घेऊन देत नाहीती. नाहीतर मग, कालच कॉल केला असता तुम्हाला.
आहो, थांबा थांबा. संपल संपल.